हा.
हा. अगं अनेकदा तुझं काल तुझं काय म्हणत का दिस कॉल ऑलरेडी. रिस् केले म्हणून सांगाय लागले.
म्हणजे तु मला अनेकदा केलेलीस की.
होय अनेकदा केल्यावर सांगत. एका व्यक्तीला किती चार वेळा फोन कराय चालते ना.
चार नाही पाच वेळा.
हम्म आता आज तुला एकदा एकदा ह कोणाला आणि एकदा तुलाच करतो आज.
फोन चालू ठेवून त्यांनी तिच्या् वहिणीच्या फोन वरती कनी फोन चालू ठेवून तसच दहा दहा मिनिटं घालवल्यात. तसं केल्यात एकेकजण.
आता, आता, आता बोलणं होतेच ग. दहा मिनटं म्हणजे काय लई नाहीच.
होय.
म्हणजे कॉलेज सुरू ठेवून बाहेर जातात होय.
हा.
काय बोलत नाही ते त्यात.
हा हा. पण घरातला आवाज रेकॉर्ड होतोयच की.
बंद खोलीत घालायला पाहिजे त्याला.
ह हा हा.
काय का
मग.
साठ जणांनी लावायचं आहे नवं फोन किती जणांनी लावायचं?
तीस.
आता माझा नववा कॉल सुरू आहे.
माझं पण सेम.
आणि ते ट्रानसफ ्षण शहात्तर झालेत अजून एकशे वीस करायचे आहेत.
माझं झालेत बाई आता किती पंधराशे पंधराशे झाल्यात माझ आता. काल दोन हजार झालतीत बघ आणि आज कट होन परत का तसं तसं झालं काय माहिती.
रोज पाचशे करायचं म्हणतात की ग त्यांनी.
हा रोज पाचशे करायचं.
मायनसस कितीपर्यंत तीन हजार पर्यंत आहे का काय?
काय माहित कितीपर्यंत आहेत तिथपर्यंत कोण गेलच नाही वाटतं बहुतेक का अजून.
लास्ट किती कोणास ठाऊक.
काय माहिती.
जेवढं जण बोलत तेवढ सगळं करायचंच वाटतं. अप टू तीस हजार पर्यंत आपण कमवू शकतो. होते म्हण.
तीस हजार
हम्म
होय आणि त्याच्या पुढं
मास कि तेवढं जास्तीत जास्त ते एकदा लेवर मेसेज होत ते तीस हजार होत का किती. कोणास ठाऊक भरपूर कमवू शकतो असं माहिती आहे.
अंह.
हम्म.
आणि परत आज ते तीन टास्क आले बाई ॲप बद्दलच गुगलचं सर्च.
नाही आले मला ते अजून.
स रिफ्रेश कर की. नंतर न ते काय नाही एक एक क्वेश्चन आहेत वाटत.
म ते करून घे पटपट..
सगळेजण पहिला ते केलं मी बी केलो आज तीन काय चार आहे तास.
काय त्याच्यात?
एक आपलं हेच की गुगल बद्दल काय काय ए यचं.
हम्म हम्म
हेच आहे.
तुमच्या मणला देतात की नाही का नाहीत देवाला.
आमच्यात नाही बाई देत. आम नाही आमच्या माम्मीला यत बी नाही मलिदा करायला.
मग तुमचे दानवाडचे दतवाडच्या यात्रला तुमच्या मंदीला करत नाही.
नाही
मग कसे जीवन असते
आमच्यात इथं पोळ्याच जेवण रेणुका देवीची यात्रा असतेय ग
तुम्ही देत नाही स मग फिराला
नाही बाई ते हे तथोडं देतात ते काय काय उद साखर तेकाय काय असते बघ हा ते तर मनीला देत नाहीत
हम्म हम्म
मलिदा तर आमच्या मम्मीला येत पण नाही करायला
तू शिक मग
मी शिकलोय मी मावशीकडे परवा गेल तर मला मावशी शिकवल्या त्यांचं ते कुठलं ते देव बसलेलं अनेक गेल्या गेल्या महिन्यात
हा
तेव्हा ती केलती ती नैवेद्य तेव्हा सांगितल्या मला शिकल सोपंच आहे की मलिदा करायचं
हम्म हम्म हम् खरं गोळ्याचं प्रमाण कळायला पाहिजे ग
होय
हम्म् गो हज
हम हम्
ग आता मग आम्ही पण गोगार्डनच केेवलं त्या भाजायच पे पर भाजायचं असते
हम्म
मग ते दळून आणायचं गहू भाजून देत आणि काय घालत्यात आम्ही बडीशोप ए मम्मी बडीशोप हाय का आपल्यात परगतच्या आहे मगल त मगाशी मागायला ती ह हॅलो
हा आमची मावशी चपाती मिक्सरला लावून करते की ग
अग चपाती म्हणजेच तेच की गहू भाजून त्याच्यात आणि काहीतरी घालत्यात आणि ते दळून आणतात आणि त्याची चपाती करत्यातआणि मग ते वाटून
मग डायरेक्ट गहू कशाला भाजून आणायचं डायरेक्ट चपातीचच करायचं की घरात
अगं चपातीच होत नाही ते त्याला मलिदा वाटत नाहीत मग
हा
गहू भाजायच आणि काय तर घालायच असतंय ते तिची चपाती वेगळी असते आणि आप आपली चपाती वेगळी असते
होय आमच्या मावशीने चपातीच केलेली बाई त्यात बडीशेप परत ते फुट फुटाणे डाळ आणि काय काय घातलेली बाई खोबरं किसून गूळ
हम्म आपले गुन्ह्याकडे जाणार आहे ते होणार आहे रेसिपी
आणि प्रत्येकच रेसिपीच यायले रेसिपीच याय लागले की
बडीशेप परत ते फु
मला आधी किती वेळाता रेसिपी आली आता
हम्म हम् मुली बोलल्या तर रायचे पेणार मुलं बोललेला असेल तर कायच का
मुलं बोललेला काही आहे की कॉलेजच ह्याव त्याव
त्यांची लँग्वेज उपर से डुपर
होय खतरनाक खिलाडी
ह
आमचं सुमो पण करतोय बे माझं थोडं तो बी करालाय
हम् हम्म त्याला थोडं पैसे द्यायला लागल बाई मग
मागालाय की आता आल्यात की माझं पाचशे रुपये त्यातला अडीचशे रुपये मला म्हणणाला आहे
हा मग तुझं कणाचं यूपीआय आयडी दिलेस
दीदीचं दिलय
ते सानिकाचं दिल तो मी मागच्या वेळेस त्याच्यावरच कंटिन्यू आले आणि सानिकाचे फोन पे आता बंद झाले
अग मग
गुगल अकाउंटला जा आता मग डायरेक्ट बँकेत जाऊन बघायला पाहिजे का जमा झालेत काी नाही
होय
तुला प्रश्नाला प्रश्नाला मॅसेज कराच चालत नाही त्यांना
हा ग्रुप वरच टाकायचं
हम्म
हम् हम्
हा कधी किती मिनिट झालंय का
सहा मिनट साडे सहा मिनट
हम आणि चार मिनिटं आता काय बरायचं
हम्म
कुठे जाऊन गेलतीस का नाही सुट्टीकडं
सुट्टीला नाही बाई तर दादाच्या लग्न लग्न होतं जयसिंगपूरला तेवढं गेलतो च च पाच सहा दिवस
हम्म हम्म
आणि मावशीकडे गेलो तो गेल्या महिन्यात ते पण नाही नाही ब कुठे गेलो हाय घरातच
मी तरर कुठच गेलो नाही सुटी परवा दिवशी तेवड शिवातकडे गेलतो तीन चार दिवस
बड्डे होता काय त्याचा पहिला बर्थडे
हम्म तेवढच तीन चार दिवस गेल त मी त मी पहिलांदा दोन वर्ष झाले दिदिचं लग्न होऊन. आता पहिल्यांदा गेले मी त्यांच्याकडे.
डायरेक्ट तर ते शिवार्थच्या बड्डेलाच काय?
हो ते पण पाहिलं. हो दोन वर्ष झालं की इथे इचलकरंजीत.
होय.
हम्म. इथलेच का साग सारखं जातोय मी कसं करतो तो सकाळी जाऊन मला झोप लागत नव्हती का संध्याकाळ येत होतं, मग त्या दिवशी आमचे जीूजीू पण जाणार होते बा बाहेर त्यांचं साइटवर काम होतं तिकड चालले आणि आमचे दिदीचे सासू सासरे फिराय गेल तिथ. एक महिनाभर केदारनाथ, बद्रनाथ, काशी, रामेश्वर
हा हम.
दिल्ली, आग्रा, सगळं करून आलेत तिथं.
हम् हम्.
फोन केली उद्या उजवायचंय म्हणून.
उजवय
मग घरात कोणच नव्हतं म्हणून मग मी गेलते एक दिवस. आणि एक दिवस गेलत मग दुसऱ्या दिवशी जिजू येणार होती मग दुसऱ्या दिवशी मी सोडतो म्हटलीत मग त्यांना दुसऱ्या दिवशी कंटाला आला. मग तिसऱ्या दिवशी गेल ते मग तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर चौे लगेच चौथ्या दिवशी बडडे देवता मग बड्डे करून पाचव्या दिवशी आलो. असं झालं.
राहिलेच घे तरी चार पाच दिवस.
मला जाळायला आवडत नाही का कुठं खर. नुसतं घरच प्यारा हाय मला. म आता आमच्या आ आता एवढी मोठी झालकर आमच्या आत त्याच्या घरला एक दिवस गेलो नाही.
हा.
हम्म तु मला बोलून बोलल आता मला बोलवायचंच सोडून दिले.
तरी परवा आणि आम्ही वाडीला गेलतो तेव खिद्रापूरला जण गेलतो तेव्हा पण मला म्हणालती चार दिवस चल बाय असं. ध स्विटी एकटीच असत्या घरात कोण नसतंय गमत नाही मोठं घर आहे नाही.
हा.
सांगलीतच राहते इथं गणपती मंदिरला तीन जा.
हा हम.
गन्ना म्हटलं नाही गेलोच नाही. ती आता त्या त्याची मुलगी पण बोलायची बंद केल्या. की तुला बोलवणार नाही सुट्टीला ये म्हणून. सारखा बरोबर ख खर जाऊच वाटत नाही अगं. घरातली एवढी सवय झाल्या. आता घरात कोण नसली तरी पण एकटीला गमतेच मला.
हो घरात जाय कि. मला पण आता पिल्याती नाहीत त्यामुळे काय वाटत नाही.
हम् आता ती जण स् ती जण स् नाही आणि को हम् तिस जणच त्याने कुणाला फोन करायचा ग बाई?
बघ की.
आणि हाय दिनास चार चार व करायचा आठ जणी आहेत नव्हं. सात जणी आहे सात त सृष्टी करायला का नाही ग? हा.
नाही आहे वाटतड बाला.
कर ना.
अंजलीला करकी अंजली हाय परत. नाहील मी फक्त तुला स्थानिकाला सोनालीला कोमरला तेवढं जणांनाच केले बाकी कुणानाच नाही पल्लाप न हो आता काय काय ते
चाल ते ठेवतो आता दहा मिनिटात त्या नाही तर तुलाच लावतो. बघत होतय का आता झा ठेवतो आणि त तुलासा होत. ि होत असल तर माने तुला म्हणच
चालते चालते बघ होते का?